नाही म करा.
म लाग ना अरे ते काय म्हणतात हे तर नाही ना अलीगडच्या मार्केट क आ
अलीकडे तर मागे कोणतं हे आपलं बालाजी लावून लतो.
ह ह ती तीच ते वाटते मग गवाच-
तो हाय कोण भाव विचारला के नाही काय किती आहे म किती आहे तिथं.
हम्म.
ह
नाही ते जसं बोली लावतात किती अकरा अकरा बारा वाजता न्या लागते.
हो का तो हाय ते विचारून .
हम्म. किरि कट्टेत
ते ह तर दे विसरे असतील.
बापा बा दाग तिनटा
हो वीस, तीस, तीस वीस, पंचवीस पंचवीस कट्टे येतात ते. अर्ध्या अर्धे अर्धे समजा पहिले पहिले दहा वीस म पहिले शे
ह
दहापन्या लागच.
हम्म चांगली आहेत का गहूं?
गहू काय गहू चांगली आहे त्याचा ते आता हे करं .
हम्म.
रुचीचे होइ गं कितकाचा जागा मग ती इकाय ते सांगातले ना.
घरात नाही थंड राहायची मगं किटकं लागत लवकर.
बाहेर हेज्या ठेचून देवं .
हम्म हम्म.
पहिले शिकून टाकणार टाकायचा विचारलं का .
. हम्म.
ह
पहिले म्हणलंस हे घेतली असती.
हम्म तुल काय दिसले नव्हते की घुम आहे.
तु विचारले नाय क मे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
हम्म हम्म. . चलनं मग मार्केट.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
ट्रिपसाठी पैसे पाहिजेत ना आपल्याले. ब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
पाच पन्नास वाढून दिलती.
हम्म हम्म तेच पण वाडवा लावा लागल ते पाववडा काय म इथून गाडी जातोय बाई. चल तू काय फायदा आहे.
यांच्या शेंगडीची गाडी सांगितली की बस नेहते ते.
यांचे शेगडी ज्ञान बाई तेन बी मामा येतोय.
शेंडी आहे शेंडी.
ते एक मरथा राहवलास ना.
हम्म.
नंबर ये काय त्याचा.
हम् केवढ्या वेळ झाला.
हम्म.
त्या दिवशी मग तूर इकली किती भागेल ते.
साडे त्र्याहत्तर.
हो बरोबर किती होती पन्हा टोटल किती होती ती.
आ.
टोटल किती इकली.
चार होती जवळपास.
चार क्विंटल.
हम्म.
ह, ला कमी गेली ती आठ तरी झाल ती आ.
ह आठ न कोण दबाव पलार बाबा आठ न कैस नाही जात.
आता काय सोयाबीनची वाढले तुरीची कमी झाली.
वाड त म आता. कारण त तुरीची तेवढीचेतणार बाबा सातनच चालते ना. आठच्या जवळपास पहिली कवा गेली.
हम् नाही म्हण ते हे.
सा सयाबींचीच काय आहे सोयाबी की ज तीन न चालू होती ते न. खु आता सोयाबीन सोयाबीन लागेल ना आता.
हम् आताला वाळडी.
हो हो. जत मार्केट म काय होते.
हम्म.
कोठती आहे कुठून निलती की. शेलू फटावरतीग्रो कष्टम जे. हा ना अष्टभूजा त पण काय त पण भारी.
हम् ते बात एकच राहिते तिचं.
सोडत नाही दाजे बघते.
हम्म. नाही भाऊ करणार पण एकच राहिज ना. इकडे दोन तीन राहत्यात त्या पलीकडे अष्टभष.
मग इकडे कोणता भाव करणारे कस राहील.
इकडे राहतात ना दोघ तिकडे राहतात जिणारे.
मा अष्टभुजा पण दोघं तिघे राहगत तेज भाव दोघं तिघे. दोघ ना भाऊ भाऊ आहे ब ना अष्टमी.
नाही. पण ते एकाच्या वर एक असं लावत नाही तर इकडे गॅससाठी करतात.
हम्म
हम्म.
लागते अभुत. काय करा लाग नेऊनच पापाय लाग गंद खतम करून टाकला काटू कार्टून.
हम्म. वाळू घातली होती का?
वाळू तिकडे घातली नाही तर पहिलेच ते वेगळे होवू राहिले.
नाही मग नाहीच लागत लवकर तिकड
ऊन लागत नाही लोक काही नाही माझं पण ते ठेऊन ठेवून असं काय?
ते ते हाय.
अ अऊ म्याली फोन लावू लागल ओ म्हणली काय
खीलम्याल म्हणा. बुक्कराज मार लगेच आता ते लावून टाक
उग काय न्हव ते.
तेच
काय बस फाट्याला हालाय लागली बघ.
कोण?
तू शू
अं काय थँक? आपूण रेडीच होना लगीच या तुम्ही
हम्म. ह
फक्त पेमेंट राहायला लागलंय.
कुठं गेलत्या आज काय कळेना
तुम्हीच ते कॅन्सल करता टाईमवर
तू काय अप्पे केलं?
नक्की कुठ गेलाय आज? आता तू बुक चालू हाय अजून अ
त्या न मन तला आण
एवढा एवढ्या टाईम असती तीथ सीट चालली.
सीट नाही जात णारे त्याची वेटिंग वर हाय, सीट वेटिंग वर म्हटलं, पण झालं तर पाहिजे म्हणे कन्फर्म
आता जर केलं तर दोन तीन दिवसात ते हा होईल, आर दोन दिवस तर होवू दे की कन्फर्म
तुला पटल ना.
जितक्या लवकर केलं, तितक्या लवकर कन्फर्म होईल.
पाहायला गेला विचार तु कुट बोलवाव लागल. पेमेंट करून जाणार काय नाही मग
ते अ गोपाल दा करल ना बुक
ते कसलं करत्यात तेचा काय नेम नाही बा
करत्यात माहितीए
त्या वेळी तेज अकाउंट हाय न्हव ते रेलवें
त्याले कर ना म्हण.
मग म्हणत होता की कुणाला काय माहित
इंटरेस्ट नाही घेऊ लागला कधी
काय थांब बाबा म्हणालते ते करते ते दोन टाईम करते कॉलेजली करते नंतर अ कुणाले
का बोले? थांब.
होय अकोलेला जॉइनिंग घेणे अकोलेला कसं प्रायव्हेट मध्ये
मग येन जाण करते का मग
मग दरोज
हो
सकाळी आता इकड करायची समजा सकाळीच जाऊ ते दिवाळी पर्यंत त्यांना कॉलेज जा
हम्म
त आलं संध्याकाळी मग आठ ते रातच्या म्हणजे रात्री
बताव
मग पेमेंट भेटावं लागलं त्याल तिचं
भरपूर भेट लागलं.
महिन्यात विकतेच ना चांगला दहा बारा हजार.
हम् शिलक भेटतस
नाही रे नाही दहा बारा हजार पडते महिन्यातन एवढी
इंटर्नशिप होऊन ते लागलं ना समजा
म्हणजे.
इंटर्नशिप झाली न त्याची.
इंटर्नशिप चाल झाली समजा आता
आता ही ड्युटी हे.
अ इंटरनशिपच चालू आहे समजा
कॉलेजला एवढं नसते ना रे कॉलेज काय चे ते टेन्शन नाही काहीच नाही
हम्म हम्म
इकडें बोल समजा पेशंटच नाही तो दवाखान्यात दाखवलेले जा समजतयाच जायच फक्त संध्याकाळची ड्युटी करायची.
बस तेवढंच.
आला तर आला ए एक दोघ येतात पेशंट.
एक कटोरे आहे का स्वतःची
काटोर सोबत काटोरच काटोर कालच फोन लावला.
ती येते का
काडोरे नाही येत. त्याची ड्यूटी
फोर्स कराय लागतय जरा स
कट्रोल पाहिजे होत घ्याल पाहिजे होतं
काय ती इल काय फोर्स केल्यावर.
हम्
इल ना काटोरी फोर्स केल्या
ते जाऊ दे कोर्स करणार आहे
हम्म
ए जेवढं परंत तेवढं हे
खर्च कमी होऊ दे का मग
त वाईझड तरी रीच राहते मग
हम्म
वाय झेड तर रेडीच असल.
ह शेटक
ते समजचे
त इकडे नाही ती नाही ना तकडे ती तच्या कॉलेज सम कोल्हापूरले ह सांगली तिकडे म ते सांगलेली त्या इंटरशिप चालान.
ललेदर खेकले
हो विद्यार्थच कॉलेज तिथंत तिथं क लाग ते साने
हम्म या ना कान वाशिमली केलं ते मग काही दिवस
अरे पहिले पहिले सहा महिने बाहेर का लागते
हम्म
न त्या ते सहा महिने कॉलेज ल करत लागते असं.
आ त्याय ना पहिले सहा महिने वाशिमला गेलो ना तिघं ना.
हम्म
म्हण तेले आता काठोर गोपाली आणि हे समजा इकडे कर लाग आताच्या कॉलेजले. ते समजा त्याच्या कॉलेज सांगली समजा तिला.
हम्म
ह सस्ते
अचशा
काय माहित बाबा काय होतंय त्याता लयच घाई करायला लागलं.
जाऊद्या त्यापेक्षा तुम्हीच करून टाका.